हॅलो हॅलो हॅलो
हा बोला
झालं का त्या पाणी काही नाही बा ये का म्हणते राहिली ताई जळून ऍप डाउनलोड केली मी ना हा तर मग राधा दाई म्हणे राधादााई सांगे नाही नाही ऋतू नाही सायली सयली नाही नाही लीरूज तू नाही सायली सायली नाही नाही त तू नाही साली नाही नाही नाही सायली साईली हा साहे तेना तेन जाव म नाही चहा पाणी झालं आमचला हा हाव काय हाव काय पे चकण पाहिले अस त्यांना
हा दोन दोन रुपये टाकून पाहिले आता नऊशे रुपये येते नऊ नऊशे रुपये येते अरे
ा रेनू दै ना आले म्हणजे आले नाही ना आले ना आता आले म्हणते ना राधा तही सांगत होती ना
काय माहिती बा आम्हाला ते म्हणे की अजून कोणालाच आलेल नाही फक्त मेसेज येत तो की टाकणार आहे नऊशे एवढे एवढे
आताच सांगितलं मला की म्हणे की रेणुताईला बी आले मले बी आले माझ्या ते भांजे आहे ना तंडे बी आले म्ह
मध्ये बी आहे पण अजून दोन रुपये आले अकाउंट ला नऊशेने आलेले
हा का
आणि लाडक्या बहिणीचे बी आलेले आज हा
काकू लाडक्या बहिणीचे पैसे आले म्हणते आ आजपासून तुझ्यातही सांगणार हव का
मग दहा हजार जमा झाले पण म प्रॉब्लेम तर झालेला आहे ना हम् नाही ना प्रॉब्लेम झालेला आहे बाई तुमच्या भावाना गेम मध्ये लावून दिल तर ते अकवून त्याच्यात गेमचे पैसे आलते तर ते बंद केलेले आहे म अको मग
मग तुम्ही काय म्हणजे तिथे जाऊन गेले नाही का त्या त्या दिवशी जाणारच
सगळं केलं सगळं केलं ते नाशिकच्या याच्यात म्हणताय आता मग आताच जाऊन पंधरा दिवस आताच राहिली तिथं मी आता परत नाशिकला जावं लागल एक दिवस मग होईल आज पाहिले मी टोटल दहा हजार होे
हा काय नाही मग चालले जा ना मग तई काय म्हणते मला बाय भाड्याले पैसे लागल लागन त पण चालले जा ना ते काढून घेऊन या ते
हण
तेच म्हण म्ह एवढे दाज घरबलामा झाडे ना कामात येते ना काहीचे बी
हा ना, काम आहेेत तेसनी, ना ते एक चुकीमुळे त्यांच्या एक चुकीमुळे ते हे झालं ना सरकारी लवकर बंद करून टाकतात. हम्म. आमच्या इथ आमच्या आई बाबा नाही केलं हे आता त्यांले काय माहित त्यांच्या अजून आज पुरे नाय झाले.
हव का
हम्, त्यांचे तास पुरे नाही झालेले.
हनन ह म्हण तई सांग राधा ताई न सांगितलं, की पूजा न बी केलं म्हणे दर्शन भाऊ न बी केलं म्हंटल, हाव मग त्यांच्या याच्यावर लावाले बर होते म्हणे म्हून माझ
आमच यांचे बाकी आहे तुमचे भाऊ- चे- तर तास बाकी आहेत. त्यांचे करायचे पुरे आणि- सासू सासऱ्यांचे बाकी आहे, तर त्यांचे पण आता एककामेकाला लावून राहिल ते, आपण घरातल्या घरातच लावतो आम्ही गॅलरीतून बोलते मी जाऊन- नाही तर, मी खिड खिडकी
ब आता पप्पा ज चालू करायला लावली जायली तहिली आता तती काय म्हणते जरा ते ताई फोन वर बोलत आहे. हा. हा ते न ते सर्वर डाऊन आहे क? म्हणते.
हो.
हा थोड बा- डाऊन आहे म्हणते. आणि म ते हा.
सर्व्हर डाऊन आहे.
हा.
माय म्हणून ते एवढ्या वेळ तर येत नव्ह पण तुम चलावत होते तर
हा हा ते हा, हा,
कमन तु एक मा म पयला या म्हण मामीला सांग मामी...
आम्ही हे इकडे खायली यतायच्या घरी याय त्यांना लवकर हा पाणी केलं ते मा नाही नाही नाही आम्ही घरून ती होणारडी मी डेकरा झोपलेले तुमचे भाऊ बी झोपलेले आहे लेक्रो बी झोपलेले आहे म्हणून म्हटलं की मी जाऊन येतो मला ते जमत नव्हतं ते मग खयली तहिले काल बोलावलं अनंग दल्ंदे पिंड कराज लावला
भाऊला नाही मग भाऊ काय आपल्या सारखेच आहे इकडून तिकडून
तुमचे भाऊने बी नाही जमलं तुमच्या भावान बी केलं पण ते अटकलेलं आहे मझ
नाही आमचं नाही अटकलेलं आमचं होते पण त्या तो बोलन का हा संध्याकाळी आल्यावर करता येईल त्याला तासपुरे स सकाळी कामाला जायच्या आधीन संध्याकाळी दोघं नवरा्या बायकूनच बोलायचं एक जण बाहेरून एकण रोष्नी बोलली तरी चालते
एकद मग मजा येते
हा मग फक्त असं फालतू फालतू नाही बोलायचं म्हणा जेवले का काय करता काही नाही हे आण ते आण शाळेत शाळेत हे पाहिजे ते पाहिजे असं बोलायला लावायचं आमच्या दिदी ल जिवारायचे आमची दिदी नाही आमची
हा नाही तस प बोलते म ते कारण की अ आता पप्पा जे ह्याच्यात घेतलेले आहे ना ते सवर डोन नाही म्हणते
हा नाही घरातल्या घरात आपण आपलं बाहेरून बोलल ना तरी बी पुरे होऊन जातात फक्त एवढं आहे कि पाच मिनिटं दहा मिनिट बोला नाही तर ते भेटत नाही तेवढे पैसे म ते
मी कट करतो मग डबल लावज हा काय